हॅलो!
आवाज येत आहे का?
होय, येतोय..
जवळ ठेवलं पाहिे आणि रेंज मध्ये जा
हो रेंज मधीच आहे.
काय करतेस?
कस आहे दुकानात? ह..
हे मशीन काम, ब्लाऊज शिवत आहे.
भलत जुळतं नाव आहे का?
तुझा आवाज क्लिअर येत नाही मला
माझ्या शिवत आहेत ब्लाऊज, इथं रेंज नाहीय दुकानात
मो त फईट लाग
ट जाऊन दुकानाच्या बाहेर उभे राहून बोलते आता का?
ह़़़़़
मज शिव आहे ब्लाौज.
ते... ते आहे भारती म्हणून त्याचे ब्लाऊज
माझं ब्लाउज कसं शिवणार?
तुझं का? तू देशील तेव्हा.
त्या साडी वरचा ब्लाउज
निळा साडीवर का?
हा..
आ मीच ठेवलं तेे, उकललेलं होतं. उकललेल भेटलं, मला तिथ झाडाला.
त.. झाडाला खूप पिकलेत सफरचंद
भारती मॅडम मुंग्यान मुंग्यालागलेतला ते ठेवल्या मुंगे जायला तोडून
ना अजून श झाडाला अजून शताफळ आहे
हा ना तेच मी पाहिलं मगाशी
मी सगळे सांगितलं होत तो पप्पा म्हणजे तुला कि ते तोडून घ्यायला
हो का
हो तू फॉलोवर बोलत हो त्यामुळे तुला नाही समा तुला
अच्छा अच्छा
तेव्हा त्यांचे असे चार पाच आहेत त्याचे डोळे उघडले
बर मला नाही ना त्यातलं समजत
नाही ते दिसत ना व्हाईट कलरच उघडलेलं त्याचा हिरवा रंग असतो ना तो असा फेंट होतो जरा व्हाईटचा मग ते तू डोळे उघडलेत असून
नाही का मला माहीतच नाही कळतच नाही म्हणजे त्यातलं.
नाही ते बाहेर येत ना खिडकीतून मग खिडकीतून बघितलं की आहेत चार पाच तिथे.
चार तरी असतील मी मोजलेले सकाळी.
हो का.
हो.
का माहिती पपा कधी येणार आहे आता.
ह
पपा कधी येणारे शॉप बर बसायला.
काय माहिती कधी येत आणि तेनच झाल्याशिवाय घरातलं एक तर टाइम पण फास्ट जात नाही हळूहळू चाललाय.
हो.
हो ग ह. चालाय टाईम मी आत्ता चार वाजता आले तर अजून एक तास पण झाल्या गत वाटना.
वाटत नाहीये.
का वेळ खूप आहेत.
ना तिथं झाड हेना.
हम्म आंडी उचलून नेलता कि दुकानातुन.
आवाज येतोय कशाचा तरी.
काय काय ठेवलंय तिथे विकायला अजून बाहेरच?
आज आणलेले पप्पाने. त्यांच्या गोळ्या वगैरे.
हां का
हो आयस्कीमच येत बघ एखादं दुसरं जातय. हम्म आईस्कीम जरा जास्त यथ शिल्लक राहिलात. मी ज विचार करत होते मी काय खा
हम्म, आता थंडीच्या दिवसात कशाला काय.
म संपनार कसं वेस्टच जाल मा हजाराच तरी असेलच हा.
तू खाणार आहेस का.
दररोज एक आईस्क्रीम खाते.
अच्छा अच्छा.
बनवायला शिकायचं घरामध्ये ते. कळलं का? हॅलो हॅलो हॅलो रूणाली